हॅलो हा म्हणजे फॉर्च्यून जवळ पण हाय आणि यारक पण आहे आरकेच म्हणजे का नाही ते आरकेच्या साइडलाच बरोबर ते हे बघ हम्म कॅफे बूठ
हा हा कळलं कळलं मला चौकात आहे की काहीतरी पिझ्झा नस काहीतरी असं काहीतरी आहे आहे हो हो माहिती ते मला कळलं तुला कुठला सांगायचं कोपऱ्यालाच आहे कॉर्नरला हा
ला नाही तो तिकळ त्या साईडला नाही जरा असं पुढं आलीस क नाही वर्तमान चौ जाते क नाही नाही नाही बरोबर आरखी ह पिक्चर
हम्म
त्याच्या अ उज ड उजव्या सा हय जरं त्या साईड उजव्या साईडला कॅफे आहे बघ कोणत तरी आपण मी थांबलेलो होेत काय परवा दिवशी तुझी वाड बघत तिथ
अम्म तेवढा आठवत नाय मला
हा म तो दाखवलणं तुला कधीतरी
त्याचा जो चौक आहे त्याच चौकात ना
हा चौकातच हाय पण जरास पु आत हाय जरास तिथ एक तो तर काय बनवतो चटणी त्याची मस्त त मला लय आव
जाऊया जाऊया जाऊया आपण तिकड जाऊया एक दिवस खायला.
आणि असं हाय की म्हणजे पाच तीस अ पंच्याहत्तर रुपयापासून मोमोज चालू हायत आणि
होय किती सत्तर रुपयेला फक्त पाच पीस
सत्तर रुपयेला हा पाच पीस.
होई काय सोन घालवलाय का काय त्यात
म्हणजे पंच्याहत्तर रुपयाला पाच पिस ग आणि अ हा तेचं तो नाय पंच्याहत्तर रुपयालाच हाय. आणि अ शंभर हा आणि एकशे वीस शंभर एकशे सत् तर हे पण आहेत दहा पीसवालं
हां हम् छोट छोट हाईत की मोठ्या असतात.
मो मोठ मोठ असतात थोडं
हा म ठीक हाय नाय त देणार चुली चुली एवढं बरका बारक बारक बारक हो आणि पैसे घेणार हो म्हणून
होय तसं नाही नाही करतात चांगल पण टेस्ट त्यांची मस्त असता ग असं म्हणजे आपण आता म्हणजे समज आपण कुठ तर गेल आत म आपण आजच गेलत तर तिथे एवढं पण म्हणजे मला पण नाही आवडलं ते म असं एकदा म्हणजे पहिला चागलं लागल कं नी म आपण तिथ जायला बघतोय आणि जर दुसऱ्या टामिंगला तर जर चांगलं लागलं नाय तर मग म जाऊ वाट
जाऊ वाटलं आता विषय काय झाला त्यांन केलता टेस्ट पण चांगली होती तिखट मस्त लागालालत. पण ते वरच जे मैंद्याच जे केलंत कं नई तेन ते मैदाचं काय बाई मला काय आवडलंच नाय ते
हम्म
हम्म बाकी काय नव्हत आणि त्यान फ्राय पण नीट केला नव्हता असं मला वाटतं लईच कुरकुरीत म्हणजे ते काय झालं कुरकुर कुरकुरीत झालय म्हणून त्यांन ते काढलाय लई वेळ ठेवून असं झालंय ते हम्म बाकी कॉफी आणि पदार्थ चांगला होता.
चांगला होता आणि ते पण पेरी पेरी मागवलं असत का नाय ते त्रिकोण वगैरे शेप ते छान येतय हा ते मस्त येतय. मी नव्ह मी म्हंटलं काय तिला दुसरं काय तरी मागवं असं म्हटलेलं
तेच ग आणि माग आता तिला तिला ते खायचं होतं तू ऐन वेळेला बदलीस ना
आता कळालं की आपण जे प खातो पैला खाऊन गेलेलो
म्हणजे ट्राय करावं असा विषय नाय ये की ट्राय करू नये ट्राय करावं आपल्याला ट्राय केल्यामुळेच तर कळालं ना की पेरी पेरी चांगल असते पनीरवाल चांगलं नसते म्हणून.
बघ आता नुसत खर ते म्हणजे चटणी कशी घरात बन म्हणजे आपण बनवतो की ती तीच चांगली लागते ते विकत आणली कारण ती विकतची चटणी एवढी काय खास वाटत नाय.
काय नाही ग.
मी आ
घरातली चटणी आणि म्हणजे शेजवान चटणी घरात पण करता येते हा, सगळंच घरात करता येते सोड
होय. काय टॅमॅटो आणि मिरच्या आपण लवंगी मिरच्या आणतोय की नाही चट णीसाठी त्या मिरच्या उकडत घालायच्या नुसत्या आणि उकडल्या की म्हणजे पाण्यात घालून उकडायचं आणि हा उकडलं की नाही मिक्सर मध्ये घालायचं चं आलं लसू ण परत ते सगळं टॅमॅटो मिरच्या टॅमॅटोचे सालं काढायची पूर्ण
बर.
हा आणि मग मिक्सरमध्ये टाकायचं ते मिक्सरमध्ये बारीक करायच आणि मग नंतर ना तेल घालायच आणि तेलात परत आलं लसून घालायचं आणि जरा फ्राय करायचं ते केलीस का नाही त्यात परत ही चटणी ओतून टाकायची पण घर आणि मीठ टाकायचं खरं घरात केलं का नाही एवढी पण घरातली बरोबर वाटत नाही पण त्यां ते लोक काय काय घालतात ग म्हण
तो मसाला म्हण किंवा फ्लेवर घालतात त्यां
हा आणि टेस्टिंग मीठ पण वापरायला लागलंत ना.
ते टेस्टिंग वालं टेस्ट यावं याच्यासाठी त्यांनी तेल वापरतात वेगळंच असं असते तिथे ते
हा.
प्युअर असलं की ते प्युअर फॉर्म मध्ये कधी व्यवस्थित लागतच नाही तसं पण
हम्म आणि मी ते खडे मसाले वगैरे पण घालतात ग त्या शेजवान त
होय होय मग फोडणीला घालत असतील ना त्यानी
हा नाही म्हणजे आपण मसाला फ्राय करतोय का नाही तसच त्यांनी फ्राय करतय सगळं म्हणजे आमचे काका आहेत ना ते तर त्यांनी मी एकदा ट्राय म्हणजे त्यांनी करतायला मी बघितलेलं मी विचारलं ना त्यांना काय करायला लागलं तर त्यांनी म्हटली की मी की शेज शेजवान चटणी बनवायला लागलय मग त्यानी तीळ वगैरे सगळं सगळं घातलेलं त्याच्यात अग
हम्म.
म्हणजे त्यांनी
तेच ग, टेस्ट यायला टेस्ट यायलाच सगळे इंग्रिडियंट वापरत
तेच की आणि आपण घरात बनवते ते पण भारी होत नाही एवढी म्हणजे जर चांगलीच बनली तरच चुकून बनता चांगल्या आता मी दोन आमची मावशी पण बनवत्या मुंबई ची माझी ती ती तर एक नंबर बनवते ती. मी तिकडे गेलो पण अशी काय पाहिजे ते खाऊन येते कारण का तिक इथल्यापेक्षा तिथ लय स्वस्त मिळत सगळच
सगळंच खायचं कारण की तिथं कच्चा माल आणि बाकी सगळ्या गोष्टी म्हणजे रोजगार तिथं लय आहे ग त्यामुळे त्यांना ऑप्शनच नाहीये
हम्म आणि असं आहे की आपल्या इथ हा आणि आपल्या इथं कसं आहे सांग आता आता जरी समज एकालाईन जरी जास्त दुकाना जरी असतील सगळीकच गर्दी असत्या पण अस एकांदा दुकान असत की काहीच नसतात गर्दी म्हणजे असं ठराविकच असते हा म्हणजे वडापावला हा बाबा आता वाडापावला गर्दी आहे वर्डापावलाच गर्दी असते तिथं असं इथ मुंबईमध्ये नाही आहेे मुंबईमध्ये सगळ्या ठिकाणी गर्दी असते. त्यान असं चायनीजच तरी असं साईट साईट साट साईटलाच आहेय ते
आणि म्हणजे त्यांचं तिकडं जास्त खातच नाहीत घरात घरच बनवून खाऊया असं नसतं त्यांना कामातनच एवढा वेळ नसतो की घरच बनवून खायला वेळ करायला आणि ऑफिस मध जात आठ ला घरात जाऊन करणार किती वाजता खाणार किती वाजता. मग त्यांनी बाहेरच हा चला आज हे खाऊन जाऊया चला आ ते खाऊन जाऊया रोल्स पण छान लागतात अ गं खूप छान लागतात रोल्स
आपलं इथं का नाही सत्तर सत्तरऐंशी रुपला आहेत.
चाळीस रुपये
मग तेच तू अगं तेच तुला सांगल हे तर सत्तर ऐंशी रुपयेलातं ना तिथं वीस तीस रुपयेला आमच्या मावशीच्या घराजवळ तीस रुपयेला आहे
होय
होय अ कांदउलीत लई स्वस्त असतय ग तित लई म्हणजे मंचुरी भजी म्हणजे मंचुरी फ्राय करतात क नाही ते फ्राय केलेलं अस आणि वीस रुपयेला आणि शेजवान चटणी त्यासोबत का लाग म्हणता
ए बई आता तू एवढं खायचं बोयलागलास नाही तोंडल फान सुटाला
खरंच अग मी फक्त मुंबई सा खायला जाते बग मी तिथं बाकी फिरायला भर नसलं तरी आणि तर कशी आपली ते कसली भेलगती श मंचुरय सुकी भेल नाही चायनीज भेल ऐंशी रुपयला हा फुडजला त्या
होय
तिथे दहा रुपयेला आणि चटणी बटनी एकदम ब्रँड म्हणून मला कनय अस हे तर म्हंटलं का नाही हे खायचं आणि एवढं महाग राहुदे त्यापेक्षा घरला जाऊन फ्राय केले नूडल्स फ्रय करायचा आणि शेजवान चटण्या टाकून खाय अस कारण अशी सवय आहे की इकड तिकड म्हणजे जरा कमी रेट न मिळते त्यामुळ
ह डीमार्टमधन मी ते हे सूपचं पॅकेट आणलेलं टोमॅटो सूप काय लागाल तर माहिित एवढं भारी लागाल तर सांग तो ई शपत बेस्टच एक नंबर लागाल तर एक नंबर सूप होय लई बाहेर लागतय आणि किती रुपयेला एक ग्लास दहा रुपयेला दहा रुपयेचं पॅकेट गरम पाण्यात नुसतं ते पाणी उकळायचं एक ग्लास भर किंवा एक म्हणजे आपलं ते कप असतोय तसा आणि त्या कपात नुसत ते पोर अस रिकाम करायच आणि थोडस ते घट्ट होऊपर्यंत हलवाचं हलवायचं हलवायचंय पाच दोनोनट पण नाही हलवां लागत एक मिनिटं हलवायचं जरा
हा
ते मिक्स सूपर्यंत आणि त्यायचं काय जबऱ्या सूप लागतय ई ग भेंडी मी एवढं चांगलं सूप खाल्लच नाही कुठे एवढं एवढं छान
हा हा हा हा जरा कंट्रोल कर म्हणजे
अगं हा नाही ते हा ते भेंडीची भाजी ग आय नो
मला
हम्म
लगे जरा कंट्रोल कर
न न नता हा
होतय ते होतय तसं
हम्म तेच त्या खाय प्यायच्या बाबतीत घरात करायला काही प्रॉब्लेम नाही फोन पण वेळच म्हणत नाही आम्ही कंटाळा आम्हाला आम्ही घरात असलो की एवढा कंटाळा आम्हाला
ह आणि तुम्ही घरात कधीतच असणार त्यामुळे तुम्हाला झोप महत्त्वाची
होय आणि असंच होतंय दुसऱ्यांच्या घरी गेलं कणाच्या पण घरी नाही मला मी अशी काम करत असतो की बाबा अरे ी काय पोरगी कसली हा असल अस चुली म्हणतात अशी म्हणतात मला की अरे चपात एवढा चांगला करत्या असं करत तसं करत्या कुठलं कोणाच्या पण घरात नाही मला चांगलंच करतोय मी आणि स्व स्वतःच्या घरात कर म्हणलं की आमच्या जीवावर येते करायचं सगळं हम एवढं झोप झोप झोप कंटाळा फोन बघ कुठं टीव्त तर काय टी व्ही बघ नाहीतर दंगा मस्ती कर लोळत पड असंच होतं पण काम काय करायचं होत ना हम्म दुसऱ्यांच्या घरात आयसीच्या स्पीड न काम करत असतो सगळी म्हणतात किती गं गुणाची पोरं हम हम हम हम किती गुणाची पोरं
गेलस कि हा त्यांना काय माहित असते घरात आपण काही कामच करत नसत
कट करतो थांब परत लावतो
हा